हॅलो
तेच पैसे तर विचारून आलो असतो
हा म्हणजे कस हे घ्यायचं नेक्स्ट टाइमला गेला की आत्ता पैसे विचारून यायचे उद्या आणि नेक्स्ट टाइम ला गेल की फॉर्म घ्यायचा तिथंच भरायचा
हो पैसे पण हा चालते की
कणी
हा.
होय. तेच कि अगं ऐक? कि ते सब्जेक्टच आता काय काय झाले आपल्या
बघ आता सेकंड इयरला. कस होत, अकाउंटच, ऐंशी- ऐंशी मार्काचं दोन होत. तस हो आणि बिजनेस स्टडीचा ऐंशीचा एक होता.
हा, स्टडीचा एक होता.
हा, हे हाय तसंच हायत आता पण. ऍड काय झाले माहितिये ता ऐंशी मार्काचा अजून एक पेपर अँड झालाय अकाउंट चा? आणि चाळीस मार्काचा एक ऍड झालाय
हा म्हणजे या अकाउंटच मला कळायला आत्ता की टोटल आपलं तीन ऐंशी मार्कचे झालेत आत्ता आणि एक पन्नास तीन ऐशी मार्काच आणि एक पन्नास मार्कच नव्हे? -
अकाउंट हो तस
तेच की हा अकाऊंटचे टोटल पेपर चार त्यातले तीन ऐंशीचे आणि एक पन्नासचा हम् असे झाले.
हम्म आणि बिझनेस स्टडीज चा ऐंशी मार्कांचा एक
हा त्या ऐक की थँक्यू. ही आता बिचऱ्यांनी स्टडीचा एक पाठ.
हम्म.
आणि फिल्ड प्रोजेक्ट म्हणजे फक्त प्रोजेक्टच असणार. काय तो तू सिद्धार्थ ते डेअरीच काय बोलत होतात तेच काय?
ते नाही त्या अकाउंटच आहे.
ते पण अकाउंटमध्येच आहे.
ते चाळीस मार्कांचा पेपर आहे बघ. ते डेअरी अकाउंडिंग साठी आहे.
हा.
फिल्ड प्रोजेक्ट अकाउंटच्या रिलेटेडच येणार आहे खरं काय आहेय माहित नाही अजून
हा आता आपण कसं ते हॉस्पिटल आणि हॉटेलच केलो त्या टाईपमध्येध्ये
हा. आणि आता ते खगोलशास्त्रानी आकाश निरीक्षण दे तो एक.
तू एक म्हणजे किती झाले.
सात झाली ना पाच पाच चार पाच
हम्म तेच क पाच सात झाले मग आपले टोटल आठ असायचे.
मग ते ऐशी ऐशी मार्काचा अकाउंटचा एक पेपर ऍड झाला नाही व त्याच्यामुळे सात झाल्यात वाटतं मला तर अस वाट आले.
हा हा पण ते आपल्या ह्याच्यावर त्यांनी चारच घात हा मेजरचे ते वाढतात ना. चारच सब्जेक्ट लिहिलेतले सरांनी फॉर्मवरर हम्म.
मेजरशी तसंच लिेतात थोडं की
हा डायरेक्ट मेजर अकाउंटनचे असं म्हण लिेतात थोडत.
मेजर अकाउंट मायनर बघव. ती लाईट गेली का नाही वेधूक
लाईट गेल्ली.
हो बाई लाईट आता कधी त्या कायम लले मोठा धोरो पाऊस पडत असल्यान सारखं लाईट घालवा लागलेत ब
तू का तर लई पैसे भरायलेसतेस नाही. तुला कायम लाईट द्यायला.
हम्म. काय सांगाल तुम्ही? हम्म सब देते बघ क आता ते दोन विषयता किती? चाळीस चाळीस मार्काचे आपल्याकडे दोन व्यायचे तिथं आता एकच होणार आहे ग ऐंशी मार्काचा
हा हा हा.
मग तसं कराय झालं तरी कनी पाच पॉईंट पाच करायला लागणार आहे भागिले.
हम्म. समजलं टोटल.
तर बरच झालेय म्हणायचं ते
तसच एक पेपर आपला राहायला सोड.
हम्म एक कुठ ग? दोन राहिलं म्हणायचं तसं म्हणायचं ल तर आता खगोलशास्त्राचं कुठं काय एवढं आहे.
तरी पण तो एक सब्जेक्ट हाय.
ते सोडून आणि कणी आता प्रोजेक्ट ह्याच्या प्रोजेक् जर अस तर त्या पण पेपर होणार नाही मग
हा मस्त हजकी पेपर आपले.
हा होयच की मग चार अकाउंटचे बिजनेस स्टडीचा एक आणि कुठला मग?
आणिम हेजात ता कुठला चूज करायचा आहे काय ओईमध्ये
ओईमध्येध्येच ते खगोलशास्त्र चूज केले की
तेच केले होय.
मग पाचच
हम्म पाचस कि गमग
बरं कि म
थियरी च मग कशाला बिझनेस स्टडी एकासाठी कशाला कॉलेजला य जातीस
अग त्या खगोल खगोलशास्त्राच्या ह्याला जायला पाहिजे व बहुतेक त्याला मुळी खाया
वाटायला मागच्या वेळेस कसं होतं म्हणजे जो आपला दोन क्रेडट होता किती लेख फक्त आठवड्यातून दोनच असायचे की ये
काय
त्याचं लेक्चर ग आठवड्यातून दोन वेळाच असायच.
हम्म आता कनी कस कराय पाहिजे माहिती वैशे कुठ कुठल्या कुठल्या विषयाला कोणकण सर मॅडम आहे त्याच्यावर ना ठरवाय पाहिजे कि कॉलेजला जायच
होय आता हे ज अकाउंटच तर चार झाल्यात म्हटलं कोण कोण घेते काय माहिती ते
हम्म गीता आणि अर्जुनवाडे काय असणारच आहेत त्या टॅक्स याला कोण येते काय मी त्या डेअरीच्या याला आणि कोण येते काय
त्याला मुळीक मॅडम मिळतील भौतिक तर त्यामध्ये कुठल्या तररी एका सब्जेक्टला.
हम्म
आणि ते ज जे म्हणालीस बघ ते खगोलशास्त्राचं काय ते तो जर आर्टसचा विषय असला तर तिकडचे सर येतात ग
वय
आता कसं होईला ते आर्ट्सचे होते की त्यामुळे त्याला काय आपल्या डिपार्टमेंटच कोण येणार नाही. मला तर वाटाले आणि मी कॉस्टिंग काढूनच टाकला
मग
मग आता हे नवीन जे आलेलं बघ सब्जेक्टच.
हम्म
मॅडम पाठवतील का नाय? सांग बाई ग्रुपवर आम्हाला कसं कळायचं
आणि ते सरांना आम्ही जुन्या प्रमाणा सांगाल तो
पिडला बाई तो सर त्या अरपिताला.
ती बरोबर आपल्या आहे ना ती बरोबर विचारायल त आपल्याला जी माहिती
आणि ह्यो शाना सिद्धार्थ कनी काय तु ए वर्षा मिळून आठ पेपर म्हणून सांगाल ता एक सिम पेपरून सांगल म
हम्म जेच अस त्याच पण बरोबरच आहे सोड एका वर्षात आठ होत्याच की अकाउंटच ह्या सीमच्या चार आणि पुढच्या चार ग मग त्याचं म्हणणं. होत आठ पेपरला ट्युशनची फी किती होईल अस.
आर्ठ पेपर तेनी धरतच नाहीत ग. मागच्या वेळेला कस त दोनच पेपर धरलेले की
हा म्हणजे आता तू म्हणतीस की चारच पेपर धर.
हा त्याच्यातच भाग असणारेत न व. ते काही विषय बदलत नाहीत बाळ
विषय बदलतच नाहीत सोड पण बघकी आ आता दोन विषयाची आपली किती होती.
दोन विषयाची चौथीषे होय.
मग चार विषयचा त्या डब
साडेचार हजार होते अस वाटा लावले. का सांग एक थेअरीचा पेपरे न व.
थेअरी हाये हे कंपल्सरी विचारलं तिनी.
बहुतेक मला ते डेअरीच हाये माहिते डेअरी अकाउंटिंग. त्याच्या थेर्या अस नारे चाळीस मारकामध्ये काय प्रॉब्लेम असणारे साग.
होय ते पण हाय पण कीनी मॅडमांना आपण विचारालतो. की मॅडम हे अकाउंटचे चार झाले त्यापैकी कुठला थेरी हाये. काय तर मॅडम ते सांगायचं म्हणजे ते काय सांगितलंच नाहीत त्यांनी फक्त त्या सब्जेक्टच सांगीलं वीसच जागायेतन जाऊन पट
हा आणि टॅक्सच्या हच्या टॅक्सच्या हेच्यात सांगील की पहिला स्टार्टिंगला जरा थेरीये नंतर न अ प्रॉब्लेमस म्हणजे हा टॅक्सेच काढायचं क्युलेशन असणार ह अस म्हणल्या की
मग ते का पूर्ण प्रॉब्लेम नाही तच ग तस म्हणाला गेलीस मग तोच पेपर हाय की नाही जो थिरी स्टेप असल जास्त थेरी प्रॉब्लेम असल जरा.
तेच की खरं खरखर थेरीच मेन देत नाही की विचित्र माणूस त्यो.
मग थेरीच असल त त्यांना द्यायलाच सांगायचं ग पहिला आम्हाला
हम्म नाही तर मग मॅडमासनी जरासं फूसलावाय पाहिजे.
आता कॉलेज वाल्यांसनी सगळ्यासनी हे करायलाच
मग तेच म्हणा लागलोय मी कॉलेज चुकवून चालत नाही तू लक्षात ठेव हे जरास.
तसं म्हणजे अकाउंटच होय जाय जायचं सोड सार
बघतो की आता किती येतीस.
यालाच पाहिजे की बाई.
हम्म. मग घालूदे कि कमी मार्क ते हच्यासारखं मग कळते.
हम्मम्म.
तुम्ही कोण बोलत नाहीसा पुढ जाऊन, तिथ हे करत नाहीसा म्हणताना मार्क देत निट बाधीत.
पाठीमा पाठीमा राहायचं मग ते विषय मिळाला म्हणायला. मी आता सांगायनी विषय मीळा विषयाचं काय बोलायच णी घडागडा.
आता मी जातच कुठं होतो सोडं सेकंड इयरला बोलायला.
व्हयच की आता पण बाळ ते सौऱ्यान जर मध्ये तुला घाट भटला नसता तर मिळाला नसत त्यो विषय.
तो ते आमच बरोबर होत मी काउंट करून थांबलेलो वीस. हा मग तिथपर्यंत होतच की त्यामध्य
नाही आकाशला कुठे मिळाले बाळ नाही त्या गाईत गाई त्या गाई आमच्या पहिला येऊन थांबलेल्या तिथ म्हणजे मी थबलो पहिला नंतर ना मग ते विषयासाठी आम्ही इकड साईड आलो मग गाई येऊन थांबली गाई येऊन थांबली मी तिला सांगितल की आमचा हाय नंबर आम्ही लावून गेलता म्हणून मी मधी घुसून गेलो गेलोय नाही तर गाई मला ढकलाल की बाळ तू आली नाहीस लवकर बाकीच्या सगळ्यांच झालं आणि ती गई येऊन थांबली
मग आमच्या अगं मी ते आज डॉक्युमेंट्स पण आणायच नव्हत
आता आम्ही तर कुठे आणलेला हो मी कुठे दाखवले डॉक्युमेंटस नुसत ते हेच की भरलेय
कुठे उठ शध माझ्याकडे बँक डिटेल्स ते ना
तुला मी सांगाय नव्हतो काय ब हे घेऊन ये म्हणून डॉक्युमेंटस
नाही फक्त हे घेऊन यायचंय म्हंटली फॉर्म
ह तरी पण मी घेऊन आलतो मी शिवानीला सांगितलेल मला वाटलं तुला पण सांगितलय असू दे म्हणून असू दे म्हणून आणलेल मी सगळंच अशा टायमिंगला अस होते वजवते म्हणून काय ठेवून उपयोग नाही भारत
मला वाटलं फक्त हे करून यायचं ना कशाला फॉर्म घेऊन यायचंय म्हटल्यावर
अचानक कसं काय काय झालं
हे हा ते सांगितलं म्हणून आपलं झालं ते म्हटले की हे राहिल्यात सब्जेक्ट म्हणून
नसत आपल्याला कुणालाच
ते काय मिळालंच नसतं सोडा आमला
आमच हेच होत आहे ना असं कॉफी केला होतय काय
ते सब्जेक्ट मिळालाच नसता ग
तेच की परत लागतो काय ब फोन बोग आणि आणि पट दिशीलला
हा